हॅलो हा मी कार्य ऍप मधन बोलते काय.
हा हा बोला बोला हा
काय चाललय.
चहा प्याय लागलय या पाऊस पडायला लागलाय गरम गरम चहा प्यायला.
भारी काम आहे की व प्यालाय आमच्या इथं पण लय पाऊस पडायला लागलाय. वातावरण सगळं गार झाले म्हणटलं बघूया तर म्हटले. कोण काय करते, कोण काय करते. ते आपलं म्हटलं सहज म्हणून फोन केला तेवढ्यासाठी मग हा पिऊन झाला काय करायचं आता,
आवरायचं स्वयंपाकाची तयारी परत आणि काहीत काय तर स्कूलचा तरा कायतरी
शाळेची कामं हे तेन खरं बायकांना काय काम चुकलेले नाहीत.
नाही नाय आयुष्यभर काम लागलेलेत आणि स्वयंपाकाची नसली तरी दुस री काहीतरी एक्स्ट्रा निघतातच नाय नाय संपत नाहीत.
ये अस त्याजच ते काम संपतचं नाहीत कामाशिवाय काही हे असं नाही खर तेवढा हाय खर मग आज स्वयंपाकाच विशेष काय आहे. होय ते असतेच का हो आज काय करणार नाहीसा परवा वडापाव केलता.
लय ते हो हो वडापाव वडापाव केलता वडापाव पाऊस पण आलता ना
वडा हा तेच बघितलं फोटो म्हटलं ते ते जरा चांगलं वाटलं म्हटलं विचारव तर यांना कसं म्हणजे आपल्याला येतय पण जरा दुस दुसऱ्या च्या म्हणजे पद्धतीत फरकं
तरी असतय जरा
फरक असतय की सारखं आपल्या पद्धतीन करण्यापेक्षा कस जरा दुसऱ्या पण पद्धत जरा वेगळी सोपी असत्या कोणाच वेगळं काहीतरी सिक्रेट असत्यात त्यात म ते जरा म्हटलं कस विचारलेलं बरं म्हंटलं आम्ही आज करावं म्हटलं म एकदम तुमचं आठवलं म म्हटलं आता तुम्हाला फोन कराव म्हटलं म्हणून म्हटलं म जरा सांगता काय कसं करायचं वडापाव.
हा सांगत सांग
आम्ही एक चौघांना पाहिजे बघा जेवणालाच पाहिजे. एक दोन दोन तीन तीन वड खायला येतील असं सांगा. त्या हिशोबन आपल
बरं बरं सांगते सांगते हा अ अर्धा किलो बटाटे घ्यायचे.
अर्धा किलो हा
हा आणि मिरच्या आपल्या म्हणजे तिखट असतील तर सातआठ घेतल्या तरी चालतील बास होतय. आणि जर तिकट नस नसल्या तर जास्त घ्या तिखट चं पाहिजे ना मं तुम्ही जास्त तो तर झणझणीत असला तरी चालतय हा
एकदम असा असा डोळ्यातना पाणी आलं तर चालतय बघा आम्हाला तस पाहिजे अगदी झणझणीत
बर तिकट लवगी मिरची घ्या बला लंवगी मिरचे आलं हा मी आधी सांगितली सांग ते काय काय लागतंय ते अ लसूण हा अल्लं लसूण धनेपूड जिरेपूड अ परत कडीपत्ता
हा
हम् हे झालं आपलं बटाट्याच ह्याच सामान भाजी करण्यासाठी
भाजी करायचं म्हणजे वड्याच वड्याची भाजी चं साठी एवढं सगळं आपल्याला लागणार.
लागणार हा आणि मग आता वडा तयार करण्यासाठी बेसन पीठ बेसन पिठ लागणार आपल्याला हा आता तुम्ही किती तीन वाट्या घेतल्या तरी बास होईल काय प्रॉब्लेम नाय.
तीन वाट्या घ्यायचं काय हा हा चालतय की चालतय चालतय.
म त्यात थोडस मीठ
मीठ
आणि हा आणि ओवा घातला तरी चालतोय नाही घातला तरी चालतोय तुमच्या ह्याच्यावर आहे थोडा ओव्याच हा आवडी नूसार ओवा घातला चालेल नाही घातला त स काय
अं
मग हे एवढं हा एवढं साहित्य लागतया आणि जरा
हा
आपलं लाल तिक
बुका लाल तिखट लागणार काय हा हा हां मग सोडा लागत नाही काय
सोडा हा सोडा पण पाहिजे हा
सोडा जरा म्हणजे आम्ही घालतोय तसं चिमुटभर सोडा अस म्हणजे जरा असं
त्या पिठामधे त्यामध्ये जर आहे होण्यासाठी
होय आम्ही पण कसंय आमचं म्हणजे पिठामध्ये आम्ही ग नाही म्हणजे आता आपण जे डाळीच पीठ घेतोय त्यामध्ये घेणे एक दोन तीन चमचे घेणे आम्हि कनी तांदळाच पीठ पण घालतोय म्हणजे जरास तेलकट पणा बहुतेक कमी येते अस मी लयी जणांच्याकडं ऐकलंय म्हणजे असं जरा तेलकट पणा कमी होतय कवर तेलकट होत नाही हां आणि
तुमचंच घ्या तुम्ही चालतय तसं काही
बरं बरं बरं बरं सांगा की पुढं हा
ते सांगतो आता अ अ कुकरला बटाटे शिजत लावायचे त्यामध्ये जरा असं मिठ पण घाला शिजत घालताना बटाटे
शिजताना हा हा हा हा
शिजायला घालताना मग त्याच्या चार पाच शिक््ट्या करून घ्या
चार पाच एकदम गिर पाहिजे ना आपल्याला मऊ बटाटा पाहिजे
जरी नाही गिर शिजलं नाही तरी आपण हाताानच मॅश करू शकतो एवढं
होय नाही आपले रेगुल तर भाजीपेक्षा झाला पाहिजे थोडक्यात
हा हा जास्त हे करायला व्हायला पाहिजे
जास्त शिजायला पाहिजे हा हा हा आणि
मग ते शिजलेले बटाटे सोलून घेऊन त्याच्या चक््या करायच्या किंवा स्मॅश पण करू शकता तुम्ही मग त्याला फोडणी त्यायसाठी मग आपण बटाट्याची भाजी करतो का नाही त्या पद्धतीनच पहिल्यांदा असेल त्यामध्ये घालायचं कढईमध्ये
ह हां मग तेल केवढं घालायचं
अ तेल घाला की तीन चमचे घाला की म्हणजे जास्त मोठे नाही मिडियम हा मध्यम चमचे असतात बघा छोटे
झाल तर वडा पण तेलकट होणार
तेलकट होणार तेच ते मध्यम चग असतात बघा छोटेचे ते तेच तीन चमचे घातले पण चालतय काय प्रब्लेम नाही मग जिरे आणि मोहरीची फोडून घ्यायची नंतर मग त्यामध्येच हा कांदा चिरून बारीक चिरा कांदा
घालायचा कांदा
कांदा तीन घाला तीन आणि जरी कांदा नाही घातला ना तरी पण सांगते काय प्रॉब्लेम नाही नुसता बटाटा जरी असला तरी पण सांगते
मग चांग लागतय चवीला
लागतेय की हो हो लागतेय लागते
लागते का हा हा हा हा ह
ऍड केला तरी पण चालतोय त्यामध्ये
चालते काय हा हा हां मग ते कांदा भाजल्यावर काय करायचं मग परत
ह अ शारत किंगडम धनी दिर नोडी हिरवी मिरचीि हळ
मग हिरवी मिरचीची पेस्ट करून घातली तर
हा बेस्टच की करायची
मग आलं लसूण आणि हिरवी मिरची मिक्स करायच काय तिन
हा मिक्सर ला बारीक करून घेतला तरी पण चालते आणि वा घ तण का्
वा
आणि तुम्हाला कसं झणझणीत फाये असेल तर जास्त तुम्ही मिरच्या घालू शकताय
होर वडा कसा हा झझणी तर जरा बरा वाटते न खायला म्हटलं तर
हम् हम
हा मा
की चिरलेला मग हळद वगैरे घालून चांगलं ते मिक्स करून घ्यायच त्या पण स्नॅश केलेला बटाटा घालायचा
हा हा हां मग ह्याला मीठ बटाटाला आपण उकडताना घातलेलं असते मग याच्यात वरण पण घालायचं काय चवीनुसारच आपल्याला चवीनुसारच घालायला पाहिजे ना बघून
पटाट्याला कसं जरा जास्तच मीठ लागत थोडा पटाटा ओढून घेतो ना मीठ
होय आणि आपल्याला पिठ्टात पण लागणारच की परत मीठ म असं पण होणार न हा मग ते त्यान जरा कमीच घातलेलं बरं उलट
बर हा हा हा मग प भाजी तयार झाली मग त्यावर चिरून कोथिंबीर वगैरे तुम्ही घालू शकता आणि त्या बटाट्याच्या भाजीत का नाही अखखे धने जरी घातले ना भाजून तरी पण छान लागते म्हणजे कोण कोण घालताय घालत नाहीत हा
हो एक एक जण घालत तसं चुरडून जर घातलं तरी म्हणजे छान लागत ना ते धन
जे आणि जरा भाजून घ्यायचे ना आ बडे करून
त्याच्यात पुदीना तर नाही घालायचं काय त्याच्यात
हा कुती ना आम्ही तर नाही घालतो
घालत नाही काय हात तुमच्या पद्तीन सांगा लगत भाजीून काय करायचं परत
हा मग ते बेसनच पीठ हा छांगते की बेसन पीठ घ्यायचं त्यामध्ये जरा कांददाचं पिठा ऍड करा तुम्ही म्हटला ना ते तांददाच घातलं की तेल जरा आहे होत नाही हा तांद्याचं पीठ जरा ऍड करा
प हा हा हा
हा हा नाही नाही असं देखील चालतय काही प्रॉब्लेम नाही तुमच्याकडे मला आपण काहीतरी नवीन शिकायला मिळेल ना
वय ते म्हणजे कसं होतंय म्हणजे मी ऍक्च्युली ऐकलं म्हणजे ते आपलं जे क्हवर असते ना वड्याच म्हणजे त्याला जे ते तेलकटपणा दिसतोय आपला ते बेसन कसं नुसतं तेल वढून घेते ना तसं तांदळाच पीठ अस सोडत असते तेल म्हणून मग कसं जरा असं कमी वओढून घेतता येल मग ते ज तेलकट वाटत नाही वडा म्हणून म्हटलं तांदळाचं पीठ घातलं तर
हा चालेल चालतय चालत हा मग बेसन पीठ घ्यायचं त्यामध्ये तांदळाचं पीठ झा आता तीन वाट्या बेसन पीठ घेतलं तर तीन चमचे तुम्ही तांदाचं पीठ घेऊ शकताय
मग त्या चलीनुसार मी ला चवीनुसार मीठ तिकट आपलं लाल बुक्का
हा
कक्का पण त्या अंदाजानेच घ कारण भाजी पण आपण तिकट केले आणि सोडा घालायचा हा आणि सोडा राय त्याचे मुडभर हा तुम्हाला जर हवा असेल तर झाला आणि नाही घातला तरी पण सांगतोय काय प्रॉब्लेम नाही एवढा हा पशन आहे हा आणि जास्त अस प पण माळाचं नाही जास्त पातळ पण नाही मध्यम माळायचं पितते म्हणजे आपण
पाणी घालून असा हलवायचं काय
हलवायचं ते चांगलं हा सगळ्या मिक्स करून घ्यायचं आणि पाणी वतून आपलं मळून घ्यायचं ते पठ म्हणजे असं ह आपण ढशाला वगैरे कस पीठ असते ना त्या पद्धतीन पण जास्त पातळ करायचं नाही मडयम ठेवायचा हा कवर व्हायला पाहिजे हा आणि आपण बटाट्याची भाजी केलेली असते एक नाही त्याचे चपते गोळे करून घ्यायचे छोटे छोटे
छोटे छोटे आपल्याला पाहिजे ते आकारात
आकाराचे करू शकतो हा आणि तेल कढईत कडे तेल तापवायला ठेवायचं तर इकड गोळे करून घ्यायचे छोटे छोटे आणि त्या पिठामध्ये बुडवून त्यात गरम तेलात उकळलेले टाकायचे आणि छान खरपूर लालसर कलर वर तळून
भाजून घ्यायचंय हा हा हां चांग आहे कि म्हणजे चो अगदी कमी म्हणजे साहित्यात तुमचं फास्ट होत वड्याची रेसिपी म्हणजे एकदम चांग झनझनेच म्हणजे करायला काय हरकत नाही उलट
नाही नाही आणि आ
प्रत्येकाच वेगवेगळ असतेय हा त्यामुळे खाऊ पण वाटतय सोडा ते त्यामुळेच म्हंटलं जरा परवा बघित आपल्याला म्हटलं विचारा कि मग ते काय आपल्या साध्या पावावर किंवा पावभाजीच्या पावावर पण खाल्ला तर वडा चालत असेल की
चालत किंवा ब्रेड आपले असतात त्याच्याबरोबर खाल्लं तरी पण चालत काही प्रॉब्लेम नाही.
ते चालते. करतो घ्या करून बघतो घ्या ह सांगतो तुम्हाला आठवणी ना कस झालेला हा ठीक आहे ठीक आहे ठेवू काय हा हा चालत.
चल.